हॅलो हा.
मगाशी थोडस नेटवर्क इशूमुळे तुमचा आपल्याला इंटरव्ह्यू तिथंच थांबवला. हा तरी पण मला सांग त मी खूप प्रेरणा मिळाली तुम्हाला स्पोर्ट्स मध्ये जेवणाची काय झालं? कळणार नाही मला मला लहानपणापासूनच शुट खूप आवडत होत आणि त्या हे बघून मला खूप प्रोत्साहन मिळालं प्रेरणा मिळाली.
मग त्यासाठी प्रशिक्षण वगैरे कुठून घेतले.
मी शाळेतूनच प्रशिक्षण घेतले.
कोचचे नाव आपले?
मनीष सर म्हणून होते. आणि म्हणताना माणस आणि ह्याच्याकडून कोचिंग घेऊन कोणी हा जेवढ शिक्षण मिळालं मला.
मग तुम्हाला सर्व सोयी सुविधांमुळे करायला लागले की काही अडचणी आल्या त्यामध्ये
थोड्या सोयी सुविधा होत्या थोड्या ऍडजेस्टमेंट होत्या. त्यावरती कसा मात केला? बर. जिद्द पाहिजे शेवटी म्हणजे तुम्ही जिद्द ठेवली आणि तुम्ही
तुमच्या मार्गावर चालत राहिलात ऊन, वारा, पाऊस मध्ये न थकता न थांबता तुम्ही चालू ठेवली तुमची प्रॅक्टिस.
हा तेच. त्याच्यानंतर घरच्यांच काय योगदान?
घरच्यांचा सपोर्ट होता खूप चांगला सगळ्यांचा. त्यामुळे हे सगळ शक्य झाले. तरी तुमच्यासोबत कोण वगैरे यायचं तुम्हाला प्रेरित करण्यासाठी? हम जा ना, त्यात ते तुमचे उत्साह वाढवायचे खेळताना हा हो कॉन्फिडन्स त्याच्यामुळे थोडा कॉन्फिडन्स होत. होता मला,
हम्म मग तुम्ही ते त्यांच्यामुळ, प्रेरणा घेऊन मग जिद्दीने खेळला, त राहायला पुढे,
हम्म आत्मविश्वास
हम्म मग तुम्ही आत्मविश्वास, वाढवण्यासाठी काय, काय करत होता. स्वतःला काय सांगत होता त,
ह, हम्म, मग काय म्हणाला तुम्ही,
तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी काय करत होता.
ह हा कसं होण आहे. एवढ कशे शक्ययं. करू तेवढ्याचं आपल्याला यश चांगला मिळत.
हम् तुमची जिद्द आम्हांला आवडलेली आहे.
ह आणि तुम्ही कायच्या मुलांना काय सांग- स्वप्न बघतो. त्या स्वप्नांसाठी आपण, मेहनत केली पाहिजे कष्ट ही. नाही आपल्याला कसं करायला अपयश आले म्हणून खचून जाऊ नये, प्रयत्न केलेचं पाहिजे. यश नकीच मिळतं.
तुम्ही तुमचे अपयश कश्या पद्धतीने पचवत होता.
काय नाही आता अपयश आलं मला किनि थोड, थोडा वेळ, वाटत होतं कुठे चुकलं मी काय चुकलं हे सगळं. आणि आणि हे हं. सकाळी उठते वेळेस ह म अ हं.
तुमचा तु सक्सेस होते मला खूपचं आवडतं. आणि उन्हा पावसामध्ये आणि, कसं मॅनेज करतं होता स्पोर्ट्स, वगैरे. थोडं अवघड करायचं. कारण की अ जवळ वेळच माती होती, त्यामुळेच चिखल सराव व्हायचा. मग आम्ही शाळेच्या . अच्छा. आणि उन्हाळ्यात उन्हाळ्यात अशी आई लवकर उठून जाती आणि संध्याकाळी मगं? सहा नंतर आठ नऊ वाजले हम्.
तुम्ही कोण कोणते व्यायाम करतं होता त्यासाठी? हेच दोन.
ह हे असंच. आणि तुमचं डायट वगैरे मगं कसं कायं? ह ह ह हा. हा. मी बटशी ख पदारथ ख प्रोटन त्यामुळे तुमच स्ट्रेंथ वाढत हा हा. अ आपण जेवणे जास्त होत जेवणे ल्या चांगलं आणि वायामला पण चांगला आहे हेश
ह.
तरी तुम्ही किती पू शकता?
एक टाईम तुम्ही किती वेळ पू शकता? किती सॅमिनार तुमचा? एकदा पळायला चालू केलं तर किती मीटर पळू शकता तुम्ही?
ह. ह.
सांगूकते
हम् म्हणजे चांगला तुम्ही स्टॅमिना वाढवलाय तुमचा आणि एक एक अ पाचशे मीटर पळायला तुम्हाला किती वेळ लागतो?
पाच मिनट लागत म्हणजे स्पीड तर आहे तुमचचं हो. मुस् बोर्टच्या घरीत नाही नाही जवढच अस म्हणय नाही नाही
पण आहे छोट्या मोठ्या तुमचं आहे थोड
हा मा तुमच क्रीडा स्पर्धेत झाल किं चालू ठेवा हाला दिन आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या आपल्या देशासाठी चडेल
घेऊन या हो चालेल
हो आणि आम्ही मा का सहकार मागितलं तर आम्ही करणार हो चालेल चालेल चालेल
एक प्रयत्न करत राहा स्पोर्ट्स मध्ये चांगला अजून आणि आणि दुसऱ्यांना शिकवण्यासाठी तुम्ही कायच प्रयत् न करत राहा नवीन पिढी घडवावा
भरपूर लोकांना हो गा आहे आणि गर्मेंट खूप काला अ सई ख ना आणि तुम्ही आ ऐकाय मीून एकदम देणार हो हो हो चालू आहे आ थोडे जाऊन का
तुमच्या पुढच्या कार्यकिर्दी तुम्हाला म म नाफासून श तुम्ही स्पोर् स्पोर्टस म नडी घडवा आम्ही तुमच्या तबत आ
र्स म इंग ला तुमचा व्यायाम करी करत नवा दिवसातून सगला अस नक्कीच नक्कीच आणि नक्कीच विचार करू आणि
तुम्हाला जरा म्ही येणारल तर तुम्हाला कृप माित
हा अच्छा